का आवाज
हॅलो
हा आवाज येतोय
हायेतु बोला की
झालं कसंय पक
स्वयंपाक चालू आहे तुमचा
माझा आत्च झाला बघा
हा काय आज काय बनवलंय मग
आज मी शेंग सोलाची भाजी भाकरी वरण भात
हा वर वरण वरण मुलांना छान आवड जास्त आवडते ना
हा आणि कसं तर माझ्या छोट्या मुलाची तब्येत खराब आहे ना मग कालपासून जरा डाळ भातच करते या
सर्दी ताप खोकला व्हायरल झाले ह
पाऊसला का तुमच्याकडें आज
पाऊस थोडा झालाय जास्त नाही तुमच्याकडे झाला
हो आज भरपूर झाला सकाळी चांगला पाऊस झाला आम्हाला कालपासून सुरुवात झालाय बऱ्यापैकी
हा म आमच्याकडे एवढं नाही झाला सकाळी थोडासा झाला त्याच्यानंतर मग काय वातावरण जर चेंज झाले पण पाऊस क नाही लागला
होय आमच्याकडे झाला चांगला झाला सकाळी पाऊस
हा म तरी ह्या वर्षी काही पाऊस नाही आहे एवढा नाहीतर पू अ तेवढं आतापर्यंत म्हणजे दोन वेळा पूर येतोय मग पोड जरा जरा करून नाहीतर यावेेस काही पाहसच नाहीये
हा ह हम्म
हॅलो
हम्म नाही पावसाचं प्रमाण तर रकच आहे तीत म कंटाळलाता
हा
हा येतोय मला आवाज
हा मग काय नवीन रेसिपी कुठली काय ट्राय केलाय की नाही अ काय नाही भेंडीची भाजी हॅलो हॅलो हॅलो ऐकू येत नाही येव आवाज कट आवाज कटवायला लागलाय बघा तुमचा
ह आता येतय आमच्याकडे रेम खूप प्रॉब्लेम आहे
हो काय अ तोवर नसेल जवळपास त्याच्यामुळे जास् आणि या अ तसा एकदमच ऍट अ टाइम जास्त कॉल्स होत असले की नाही तसं पण होते
होय का बहुतेक त्यामुळेच तसं होत का काही
मग नवीन रेसिपी कुठली ट्राय केल्या की नाही तुम्ही
नवीन पनीर आहे नॉनव्हेज घ खाता का तुम्ही नॉनव्हेज मध्ये
खात कम
हा नॉन व्हेज म आपलं मसाला मसाला हे टाकून काजू मगच बी टाकून कधी बनवलंय का तुम् ग्रेवी टाईप भाजी
नाही हो सांगा कस काय बनवतात बघू ट्राय करून एकदा
हा काय करायचं आपला खाडा मसाला माहती आहे ना तुम्हाला
हा
खड्या मसाला तेलात टाकायचा कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची
हा
चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करायचंच आहे आणि त्यात काजू जू आणि मगज बी पाण्यात भिजवायच त्याची पेस्ट बनवायची
हा
आणि ते पेस्ट परत ना त्यात टाकायची मग ते तेल सुटेपर्यंत तर फ्राय करायचं आणि त्यानंतर कांदा लसून मसाला आपला असतय ना
हां
त त्यात टाकाय हा कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा
हा हा
आपण नेहमी भाजून घेतो ना रेग्युलरच्या भाज्यांना
हा हा
मटन भाजीला घेत तसं भाजून घ्यायचं पेस्ट करायची आणि ती फ्राय करायची. आणि तसेच मगच बे आणि काजूची पण पेस्ट त्यात टाकायची तेलट तेपर्यंत चांगलं फ्राय करायचं आपण पन्नास ग्रामचे पॅकेट आणलं नाही त्यातला अर्ध घ्यायचं.
हा हा
आणि मगच बेचं पण एक पॅकेट आहेल पन्नास ग्रामचं त्यात म्हणजे क्वांटिटी आपल्या घरातल्या लोकां आता आम्ही चौघ जण आहेन आता चौघांना मी हाफआफ करते
हा
पन्नास ग्रॅम आणलं तर दोन टाइम वापरते.
हा हा
तशी वापरायची. आणि मग कांदा लसूण मसाला आपला नेहमीचा आपला मसाला असतो ना चटणी
हा हा
ती त्यात टाकायची आणि शिजवलेलं मटण टाका टाकायच आणि वरून कसुरी मेथी टाकायचे मस्त होत का
म मला ते बिर्याणी पण शिकायची हो बिर्याणी आम्ही कधी केलीच नाही आहे मला तस नाही बिरयाणी करल.
होय. बिर्याणी तर सोपी आहे की एक काय काय
आले आहेत मी ताऊ म
लेअर का.
हा
दम बिर्याणी दम बिर्याणीला काही आधी करून घ्यायच राइस ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा.
हा
आणि आपण चिकन माहित नाही नाही आधी चिकन शिजवून घ्यायचं, चिकन, मटन जे काही असेल ना ते आपलं मसाल्याला मॅग्नेट करायला ठेवायचा पंधरा-वीस मिनिट. तर कांदा फ्राय करून घ्यायचा.
हा
आणि त्यात मग खडा मसाला टाकायचा थोडास टोमॅटो टाकायचा, कांदा पण टाकायचा, चांगला फ्राय झाला का ते मॅरिनेट केलेलं चिकन असते ना सगळे मसाला दही वगैरे असं तुम्ही आता कोणते कोणते मसाले वापरता? हा हा हा बरं. आलं आणि पुदिना
हा आलं लसूण आणि पुदिना दही काय आपल्याला ला दही घातलं तर चालत नाही काय?
टाकायचं दोन चमचे, बा छोटे आपले पोहेचे चमचे असतात.
हा हा हा हां
ते दोन चमचे जास्त नाही टाकायचं मग आंबट असं होतं ना त्यामुळे दोन चम्मच टाकायचा.
हा हा
आणि ते टाकून शिजवून ते पण एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के शिजून घ्यायचा, चिकन पण जास्त नाही शिज हा पाणी टाकून शिजवून घ्यायच.
हा हा
आणि ग्रेवी अशी बनते त्याची आणि राईस ऐंशी टक्के खडा मसाला टाकायचा तेलात, पाणी वतायचं आणि त्यात आणि तांदूळ आधी भिजत ठेवायचं दहा पंधरा मिनिट
भिजत ठेवाय लागते काय
दहा पंधरा मिनिट भिजून घ्यायचं आणि मग तो पाण्यात टाकायच उकवायचा उकला ऐशी टक्क जर शिजला का तो गाळून घ्यायचा मग दुसऱ्या पातिल्यात खाली हा मोठा तांदूळ येतो ना आपला बिर्याणी राईस येतो की
हा हा म जास्त शिजवायचं नाही जेवढंच एक पन्नास टक्के शिजवायचं ना
पन्नास हा पन्नास पण नको एवढा पण कच नको एक हा सत्तरा हा सत्तर्याऐंशी टक्के शिजवायचा आणि मग अ दुसऱ्या पात्याला काय करायचं तूप लावायचं सगळ्या बाजूनी खाली तांदूळ टाकायचा त्यात मग ते वरून हे टाकायच चिकवलेलं सिजन चिकन आणि कांदा टाकायचा कोथंबीर टाकायची थोडासा पुदीना पण चिरून ठेवायचा साईड ला बारीक तो पण थोडासा टाकायच तूप टाकायचं मग पत असं असं लेअर लावत जायचं वरती
हा हा
हम्म
त्याच्यात काय मसाला दुसरा काय ऍड करायच नाही ना त्या मटन चिकनच्या हिच्याात ते वगैरे
आपला बिर्याणी मसाला येतो ना तो मसाला धना जिरा पावडर
हा
ह आणि लाल मिरची पावडर
हा तेवढंच की हा बाकी मसाला म्हणजे मग काय अ काय टोमॅटोची पिऊ पेस्ट आणि काय कांद्याची पेस्ट तेवढच की
ते कसं आता मी काय करते मी नाही घालत कारण की जास्त कांदा टोमॅटो आमच्यात आवडत ह
हा हा
त्यामुळे मी फ्राय करते कांदा आणि ह्याच्यात थोडासा टाकते आपण फ्राय करताना त्यात एक एक टाकते म्हणजे तो जरा अस ह लागतो ना
हा हा
हा त्यामुळ जास्त नाही कांदा टोमॅटो वापरत नाही
हा हा
करून बघा त्या छान लागते का
एच की आणि सिम्पल पण आहे थोडा असं काही अवघड नाही करायला खरं मी आ मी अजून मी अजून केलीच नाही एक दो पण घरी
हो माझ्याकडे असते म्हणजे सारखे असते माझ्याकड मद
माझ्या मिस्टरांना पण आवडते बिर्याणी पण मग काही कधी केलीच नाही आम्ही कसं अ फ्राय हच ग्रेव सारखं करतो आणि काय भाकरी मग त्याच्यासोबत त खायलाेत नाही
हा हा आमच्यात असते म्हणजे मुलाला पण आवडत ते मिस्टरांना पण आवडते त्यामुळं आठ दिवस
सोपी पण पद्धत आहे थोडा असा अवघड पण अस ल नाही करून बघायला पाहिजे एकदा
हा आपण कसं वेळ जातो ना जरा त्या आपण असं ऐकायला सोपं वाटतं पण कराय गेल्यानंतर दोन तीन तास निघून गेलेले कळत नाही
होयत नाही पेस्ट देन करायला लागत सगळे्या हात आणि सगळं मार्केट मध आणायला लागत ते पहिलेंदी नसलेल्या वस्तू पहिला
हा त्यासाठी नेहमी मसाले असले आणि काय होत मसाल्या आणून ठेवलं का नाही ना त्याच्या
हा हा आणि खराब पण होत तो ते कसं? फ्रीज असलं तर ठीक होतय नाहीतर मग ते काय खराब होतात मसाले
फ्रीजमध्येध्ये पण मला तर नाही ठेव असं ठेवून वापरायला आवडत नाही मी तर
नाही आणि ते जास्त वापरायचेच नाही फ्रीजमध्येध्ये ठेवले तर मग ते परत खराब होत. त्याची पण आणि त्याची पूर्ण टेस्ट जाते फ्रीजमध्ये ठेवून खाल्लेली.
हा हा तेच की काय वेगळीच टेस्ट लागते त्याची
होर.
आपलं ते द तात्पुरत दहा रुपयाची पुढे आण ते तेवढ्या कर. वापरला आणि राहिलेल्या नंतर आपल्या वेज भाज्यांना वापरला तर.
चालतो होय.
त्यामु मग नाही मी.
हॅलो. हॅलो.
ओके.
हा हा.
त्यामुळे मी तर नाही म्हंटलं वापरत कारण की नाही मला
नाही आणि ते कस नाही. व परत ते चव पण लागत नाही आपल्याला.
हो तुमची काय स्पेशालिस्ट कुठली रेसिपी. वेगळी अशी आम्ही ना.
त्या शाबूची करून बघितली होती. वडे वडे वेगळ्या प्रकारचे भिजत. शबू न भ शबू भिजत न घाल मी करू का कॉल आता.
हा आता मला वाटतंय कटच होईल एक पर्धा मिन. किती मिनिटंहिय.
नाही दहाच्या वर थोडे सेकंड झाले तर कट केला तर चालतो.
क कटच होईल आता ठेव का करा तु म्ही मग तिकडून.